हां, हॅलो, आवाज येतय?
हो हो, येतोय.
हां, नमस्कार
काय करतय? बरं आहेत का?
हां, मी बरी आहे, तुम्ही?
हो हो मी पण बरीय.
हां, बाकी जेवण वगैरे झालं का?
हो, हो झालं बघा, तुमचं?
हो, माझ पण झालाय आताच्, बाकी काय करताय?
काही नाही बघा, निवांत.
हम्म, हो का? आसय हान. बाक्की तुम्ही कुठ तरी जॉब वगैरे काय करत नाय?
काय म्हंटलात?
जॉब वगैरे करताय की घरीचच?
नाही, मी घरीच आहे, काय जॉब वगैरे काय करत नाही.
हो, हो, हो नाही पण. म्हणजे आजचं टॉपिक कसं आहे, की आपल्या घरी बसुन काहीतरी इन्कम पाहिजे असं. म्हणजे काहीतरी घरी बसून पण बिझनेस आपण करू शकतो.
हां, तस मी आता माझं कसं ते डिलेव्हरी झाले ना, महिना झाला आता. आणि. परत मी हे या गळ्यातलं वगैरे बनवत होते ते पेंडल्स वगैरे. मो, मोतीचे वगैरे असतात बघ.
हा, हा, हा ते कानाजीचे.
हो, कानातलं म्हणा, गळ्यातलं.
नाही, नाही म्हणजे म्हणजे आपलं लेडीज सा बनवतात की ते लड्डू गोपाल वगैरे असतात ना, लहान, लहान
नाही, नाही लेडीज साठीच असं मोठे, मंगळसूत्र नसत काय?
हा, हा, हा, हा हा हो. हो, असं आहे का? हा, म्हणजे ते आर्टिफिशियल वगैर.
हो हो.
हो मग चांगलं आहे ना काहीतरी तुम्ही करताय ह.
हम्म ते करत होते परत नंतरना परत कसं. डिलेवरी झाली म्हणून परत मी सोडून दिले नंतर मग.
हो हा ते तर बरोबर आहे ते त्यावेळी तर आपल्याला करावच लागत नाहीे. होत नाहीय तस होत बघायला गेलं तर हम्.
होत नाही सारखं बसणं पण होत नाही.
हा हम्म हम्म हम तेच तर हम्म. हो मी पण आता काय? घरी बसून उद्योग करते म्हणजे शिलाई वगैरे करते.
होय का?
ते,, साल अ साडीऽ ते फॉल बिडींग वगैरा, ब्लाउज वगैरा,, म्हणजे एस्ट्रा कोण तरीऽ कोणाची स्टिचिंग वगैरे असेल ना ते करतेय, असं, हम्म, म्हणजे. हा, शिवते ना, नुसतं म्हणजे घरी बसून. करणार आपण असंय आणि काय आहे की आपण जॉबला गेलो तर बघा आपला पुढे कोण बघणार हे नाही मी काय स इथे एक म्हणजे मी आणि माझे मिस्टर आणि माझा लहान मुलगाच राहतो. बाकी कोण नाही ना नंतर त्या तो काय शाळेत जातो. मग परत येतो त्यावेळेस याव लागतो. मग नंतर जेवण देऊ, मग नंतर झोपावू त्याला, मग परत त्याला उठवून अ होमवर्क वगैरे करून तर नाही जमत ना म्हण ते घरी बसून हो असं ये, हम
हम्म.
त्यापेक्षा आपण घरी बजून काहीतरी म्हणजे हात खर्च आपला निघ असा
हा ते पण आणि कस घरी पण असतो आणि कसं काम पण चालू असत म्हणजे घरी पण लक्ष ठेवता येते.
हा आणि घरी पण बघा काही ना काही कामं असते कोण ना कोण येते येते जात. आपण पण कुठे तरी गेलो आहे का नाय तर ते आपल्याला जॉबला गेलं की आपल्याला जॉबमध्येच फिक्स झालं. ते ना आणि तेवढी काय आजकाल इन्कम नाही जॉबमध्येध्ये पण काय सॅलरी देत नाही त्यापेक्षा मी घरी बसून कमवते.
हा होम बिझनेस. पण चांगलंय काय पण आपण काय सॅलरीपेक्षा जास्त कमवतो कुठ कुठला पण एक बिजनेस.
हो बिझनेस कोणता छोटा म्हणजे स्टार्टिंगमध्ये छोटा असतो. पण आपले आम् म्हणजे मेहनत आपण किस्मत वगैरे साथ दिली ना तर आपल्या खूप मोठं होऊन जात. असं काही नाही.
हो हो जरा सुरुवातीला कुठला पण असू दे जरा थोडंफार हेच होतंय नंतर ना काही नाही सगळं चांगलं होत जातय.
हो हो हो हो तेच तर ना म्हणून ते घरी बसून आपल्याला बघा कोण कोण लेडीज जेवण बनवतात टिफिनसाठी टिफिन पाठवतात आहे का नाही आणि कोण कोण आचार, लोणच, पापड बनवतात घरी बसूनच हाय की नाय.
हो हे पण परवडत सगळ्या गोष्टी
हा आणि आता तुम्ही बघितलं असेल ना मुंबईत बघा ती पापडची फॅक्ट फॅक्टरी लिज्जत पापडची तर लेडीज पाच वाजता ट्रेन पकडते आणि ते आटा पिठ असते ना ते ग्याला रेडीमेंट ते तिथून कारखान्यावरून आणतात मग घरी येऊन सकाळी सात वाजता वाचेपर्यंत घरी ये म्हणजे येतात. आणि मग नंतर चहा नाश्ता करून मग पापड बटायला लागतात पूर्ण दिवस पापड वाटायला लागतात उन्हात असं हे करतात शेकावतात वैगेरा परत संध्याकाळी ज जमावतात मग नंतर परत ते सकाळी उठून ते घेऊन जातात आणि पीठ आणतात,. मग ते पण त्यांचा उद्योगच आहे ना घरीपसून हम्म, पण पापडमध्ये पण त्यांची खूप कमाई आहे.
हो हो तेच की चांगलं आहे सगळं एकदा सवय होच परत नंतर ना काही चांगलंच सगळं चालते परत.
हा कोण बघा आता घरी अजून कपडे वगैरे ऑनलाईन विकतात हे का नाही. ऑनलाइन सिस्टम जास्त झालाय ना म्हणजे ऑनलाईन वर शेअर केलं आपण व्हॉट्सअप इंस्टाग्राम वगैरे कुठे पण तर त्या काय लाईक्स वगैरे आहेत. कोणतरी विचारतात की बाबा किती रुपये काय आहे, क्वालिटी काय आहे कलर कसे येत ते आपल्या सगळं त्याच्यामध्ये येतो आणि घरी बसून आजकाल पार्सल होऊन जाते. मग पर्स पार्सल करायचे ना ऑनलाईन पैसे आ आले आपले ना म्हणजे एक ड्रेस तिसऱ्या पाठी आपल्याला शंभर दीडशे रुपये तर भेटणार सारं अम भेटणार हम् हा तर मग ते द दहा कस्टमर आले तर हजार रुपये कुठेच नाही गेले आपल्या हाय की ना, ते आपलं म्हणजे ते आपण जॉब केलो ना करतो ना तिथे पण आपल्याला दोनशे तीनशे रुपये दिवस भरचे देत. हाय की ना
तेच जॉपेक्षा हे आपलं सगळं बिझनेसच चांगलं कारण तिथे ठरवून पैसे असते ती इथं कसं आपण बिझनेसर स्वतः जर केलं तर कमी जास्त भेटते पैसे इथं
हो आणि ह हँड टू हॅड पैसे आपल्याला देतात. हाय की ना हा थोडा तर आपल्याला मेहनत करावीच लागते पण हे काय, लेडीज साठी आपल्याला म्हणजे घरी हे चांगलं काम असं आहे.
तेच मी पण कसं पुढं करणार आहे आता हो जरा बाळा जरा मोठ झालं तर मग काही नाही वाटत करायला. आता आम्ही इकडे कसं आता हे पर्सनल गोष्टी नाही. काढायं ना सगळं सांग
नाही नाही हा नाही म्हणजे ह व्यवस्थित गावेळी वगैरे तुम्ही सांग सांगू शकताात ना कोल्हापूर पुणे वगैरे
हा हा इकडे मी सोलापूरला आहे.
हा हा हा मग तो पण एरिया चांगला आहे तसं काही नाही मी मुंबईत राहिली. मुंबईची हम्म असं आहे हा तेच-
का
मी मुंबईत
होय.
हा असं आहे हम्म मणता काय आता बघा महाग पण खूप होईल हे झाली आहे ना, तर एज्युकेशन वगैरे आपले मुलगाचे वगैरे परिवार मुलगा प्ले्स कुठेतरी बघा आई बाबा असणारच आजारी वगैरे आपण पण सुद्धा आजारी असतो. तो काय ना काय आपल्याला काम पडतो. हे ना तर ते आपल्याला करावंच लागतो हे ना, आणि आपलं आपण काय पहिल्या आधी ग्रामीण जीवन जिवायचे. ते तिथे आपले आहे शेती वगैरे काही नाय पण आता काय आपल्या इन्कम साठी ते इन्कम नाही ग्रामीण गावामध्ये- ए सिकी मध्ये यावच लागतो आपल्याला हे का नाय ते इथे येऊन हा तर आपल्याला काय रेंट मध्येच राहावा लागतो हेक ना तर ते रेंट पण भराव लागते सात आठ हजार दस हजार किती असेल ते काही पण
तेच आणि ग्रामीणमध्ये पण काही असं चालत नाहीत सगळ्या गोष्टी सगळ्या सिटीतच चांगलं चालतय कुठला पण बिझनेस असू दे काय
हा तेच ते ना, ग्रामीण काय आहे म्हणजे ते ऍडजस्ट. करून घेतात असेय म्हणजे, चार पाच ड्रेस असेल तरी चालेल साड्या वगैरे असेल तरी चालेल जास्त नको आपल्याला पण सिटीमध्ये काय थोडासा काहीतरी फेस्टिवल आला काहीतरी प्रोग्राम वगैरे आला. तर आपल्याला पाहिजेच, हे कनी आता रक्षाबंधन येईल हे कनी गणपती येईल. तर आपले सीझन चालूच आहे. आता असं आहे तर हा तर लेडीज, बघा आता पाहिजेच काही ना, काही काहीतरी काही ना तरी घटणारच हाय की नाय.
हो आणि ग्रामीण. भागातलं कसं लोक पण काय, एवढं वापरायचं नाही आणि घ्यायचं पण करत नाही तेवढ.
हो हो हो, तेच तर. हा, तर बघा आता काय मिस्टर असे हा असतात. ते पण करतात, पण त्यांच काय इन्कम थोडी. कमी असणार तर, ते कसं करणार आहे काय नाय. त्याचं म्हणजे काय, आपले एज्युकेशन ट्रॅव्हलचे खर्च आपले. खाण्यापिण्याचा खर्च, किराय वगैरा किती काय करणार हे कणी. आणि गावी पण अपारे, आपले आजोबा आजी असतात त्यां त्यांना पण आपल्याला द्यावा लागतो ना. तर त्यांना पण बघाव लागतो हे की ना, तर त्यांना पण थोड तरी आपल्याला हे सपोर्ट कराव लागतो. ना ते बाबा त्यांनी आपल्याला. लहानप्रमाणे हे म्हणजे, दुःख बघितलंय तर आता आपण थोडस सपोर्ट करूया. म्हणून, तर आपण बनवून घरी बसून थोडस केलं तर काही ना बस. हम. बाकी तुमचं काय करताय, आवाज येतेय का